हॅलो
हा बोल.
काय करालाइस?
काय नाय बसलोय बघ मोबाईल घेऊन.
ह हा, जेवलास का नाही?
नाय अजून नऊ साडे नऊ ला.
हा हा मग आज दहा वाजतील.
एवढा लेट?
होय तेरा लेटनच जेवते.
का
जरा लेटनच जेवतात रे, घरची सगळी आमच्या.
हा
मग ते आता दहाचीच सवय लागलीया, ते दहा नंतरच जेवतो.
अ हं मग झोपतोयस कितीला?
अं दहाला जेवायचं साडे अकरापर्यंत झोपायचं. आणि सकाळी लवकर उठायचं.
अहं, जॉगिंगला वैगेरे जात असचील?
हम्म?
जॉगिंग वगैरे
आ रनिंगला जातोय की.
हा.
म्हणून तर लवकर उठलोय ना.
हम्म कितीला उठतोस?
तरी एक, साडेचार पाच
हा लवकर आमही तोय, मग सकाळी लवकर उठतोय सोड. फक्त काय साडेआठ नऊ वाजल्या असतं
हे लवकर आहे?
हो आ
अ हे माझ्यासाठी लवकर नाही र माझ्यासाठी जरा लेटच आहे.
होय. सवय पडल्या रे आता.
हा हा ह पहिला उठत होत खर?
अय पहिला साडेचार वाजता उठत होतो.
हा वा.
साडेचार वाजता उठायचा जॉगिंगला जायचं नदीपर्यंत नदी पशी जरास थोडं फार व्यायाम करायचं
आं
तिथंना अ ह्याज्यावर यायचं उम्म आम म्हणजे आमचं गावात का नाही एक असं हे आहे बौद्धविहार आहे
हा.
तिथं यायचं
हा.
तिथं कराट्याचे क्लासेस घेतले जायचे पहिला.
हा.
हा मग ते होय. सगळ्यांच म्हणजे सगळेच होते. सकाळी नाही म्हणलंस तरी तीस चाळीस जण होतो आम्ही मुलं मुली मिक्स हा मुलं मुली मिक्स सगळ्या म्हणजे बावीस वर्षापासून म्हणजे मोठे पंचवीस वर्षाचे
हा.
पासून ते बारा तेरा वर्षाचा
हा.
एवढे सगळे ते हो म ते थोडेफार जॉगिंगला पण यायचे सकाळी.
हा हा.
म ते जॉगिंग करून यायचं हिथं आलं की कराटे क्लासेस एक तासभर असायला. ते करायचं घरी यायचं. फ्रेश पण होऊन मस्तपैकी मग शाळा कॉलेज जायचं हायस्कूल ला तवा लहान होतो ना.
हा आणि ते जरा फ्रेश वाटते ना.
होय.
भारी वाडते वातावरण दिवसभराचं हो होय होय.
मग त्या आता अंघोळ केलास की मग ते फ्रेश. हो ना तू दिवसभर काम करायला मोकळा.
हा.
आता कसं आता सगळंच बंद आहे.
हा.
त्यामुळे मग सवय लागल्या आठ नऊ वाजता उठायची. आता परत युथ फेस्टिवल आणि चालू होते सकाळी लवकर कारण पहाटेची प्रॅक्टिस असत्या आं
युथ फेस्टिवल कधी चालू होणार काय?
आता होईल या बाकीच्या कॉलेजच पण झाले चालू. म्हणजे नोटीस पण पडलेत कार्यशाळेच्या इथून.
हा हा.
मग ते आता आमचं पण करायचं माले. पुढच्या महिन्यात एक तारखेपासून आता एकोणतीस एकोणतीस तारखेला मीटिंग असेल आमची.
हा.
मग तीस तारखेपासून करायचं चालू.
हा हा.
पण सप्टेंबरमध्ये काय तर जिल्हा आहे.
हा हा.
आणि ऑक्टोंबर स्टार्टिंगला मध्यवर्त असत.
हा हा.
मग ते जिल्ह्याच्या अदोगय सगळे बसायला पाहिजेत ना. इंव्हेंट, डान्स, पटनाट्य, नाटक.
हा हा तुम्ही नाटक कु कुठलं केलं गेल्या वेळेला?
आम्ही युथ साठी केलो नव्हतं मी
हा.
अ टीम मधली केलतेत आय थिंक मागच्या वर्षी घबाड केलेला हा.
घबार हा तेच ना ते हे पेपरात आलेले हो फोटो.
अम्म पेपरात हेच्यासाठी आलतं ते
पेपरात सकाळ पेपरात काहीतरी आलेला .
हा पण ते युथ फेस्टिवल मधलं आलं नव्हतं हम्म. त्याज्यातलं आलतं य कोल्हापूरमध्ये होती काय तर त्याजी कॉम्पिटिशन मग ते दरवर्षी असत्या मग तर त्यांचं सातवं काय आठवं वर्ष होतं.
हा.
मग ते टाकले ते.
हा हा.
हां.
म ते
लोकसत्ता लोकांकिका.
हा हा.
हा. कोल्हापूरमध्ये असते ना कॉम्पिटिशन तीजी.
हा हा.
मग ते लोकसत्ता लोकांकिका मध्ये केलतं. तेव्हा तो सकाळमध्ये फोटो आलता. हम्म.
तिथं इचलकरंजीत पण होते ना कॉम्पिटिशन त्यावेेळेस केलं नाही असा.
इचलकरंजी मध्ये केलेलं?
हा.
इचलकरंजी मध्ये हा केलेलं.
तू कुपनला धोतोस ना.
होय.
मला कुपन पूर्ण बघाय बघताय मिळालं नाही रे हे असं आहे. हे सांग, एक्सप्लेन करून सांग की काय
कूपण म्हजे आता, स्टोरी कसं सांगू सांग? म्हजे एक फॅमिली असते गरीब म ज्यांच्या घरी खायला पण हे नसतं, म्हणजे अ म्हण
म्हणजें असं, हा राशन
हा राशन, ते नसतं आणि अ त्यांची एक मुलगी असते म्हजे फॅमिलीमध्ये ती, आई, बाबा आणि तिची मुलगी या तिघींची, तिघांची स्टोरी आहे.
हां
म ती मुलगी पेपर मधलं कुपन, ते आपलं बक्षिस तुला माहिते काय? म्हजी मध्ये येत होत बघ पहिला हा, ते पहिला येत होत बघ
हा, हा
तक्ता येत होता महिन्याचा, त्यात म ते सगळं क स्टिकर चिक टवायची, अन ते जमा करायच, ही स्टोरी आहे. म ती मुलगी करत असते, करत असते अ मग करते, करते आणि शेवटला काय होतं कि अ म्हणजे, गल्लीतल्या पण बायका असतात
हां
त्यात त्या बाईकला बाईला सांगतात की चल इलेक्शनच जेवण हाय घेतान इलेक्शनला आता म, म्हणजे महिनाभर इलेक्शन असत ना, मग सगळ्या पक्षाकडून जेवण पण असतंय
हा
म सगळीकडं ही मी गल्लीतन जायेत असत्यात म ही पण, एकदा म्हणत्या जाऊन येऊया, घरात तसं पण खायला अन्न नाय. म तीतन त खाऊन येऊया पण जो बाबा असते ना, तो प्रामाणिक असतोय.
हा
हा, मग तो नाही म्हणतोय
हा
मग, अशी एक वेळ येते की, तो तयार होतोय, म्हजे त्याला पण समजते की, हा बाबा, आपल्या घरात नाये एक वेळ जेवण वाचवायसाठी, हे पण सांगायला
हा
मग, तो पण, चला म्हणतोय मग त्याने आवर आवरत्यात आवरून जाय ती म्हणून मुलगीची वाट बघत असत
हा
मुलगीची वाट बघताना काय करतात, ती मुलगी येत्या
हा
आन त्याच दिवशी ते पेपरमध्ये स्टिकर चिटकवाय तसं रिझोल्ट पण असतो.
हा
म त्यांच्या आई त्यांना विचार होतय, की काय झालंय, रिझल्ट काय लागला?
हा.
म ती म्हणतेय जिकलोय मी म पहिला नंबर आलाय.
हा.
म पहिल्या नंबरला सायकल असं सायकल असते बक्षिस.
हा.
अम्म आणि बाकीचे बक्षिस असतं. दोन तीन बक्षिस असतात.
हा.
मगं ती म बाबा म्हणतोय सायकल कुठे आहे आणि ती आलेल्या असत्या हात म्हणजे कायच नसते दारात मगं जातोय अ मग ती पोरगी म्हणतेया मी सायकल नाय घेतली तिसऱ्या नंबरचा बक्षीस घेतल्या मी. मला त्या आई व बाबा विचारतात तिसऱ्या नंबरला काय होतं म ते राशन असं म्हणत्या म तिथ ते असं हे झालं की ती मुलगी
हा.
म्हणजे एवढं सगळ हे केलं पण ती तिला समजाली आता ती मोठी झाल्या
हा.
मग तिला जाणीव हाय त्या म्हणजे घर म्हणजे घरात नाही आहे त्याजी.
हा हा.
आ म ती जाणीव दाखवण्याचा प्रयत्न केला. अशी ती एकांकिक आहे ती. परत आमच्या टीमने धबाड पण केलेली.
हा हा.
पण त्यात मी बॅक स्टेज केलतो आमच्यात एक कवता नवीन होता त्या वर्षी हा तो त्याचा रोल करत होता.
हा हा कोणता?
आं
कोणता रोल करत होता?
कॉलेज मध्येच होता कॉलेज मधलाच होता हम्म.
कोणता रोल करत होता तो?
विद्यार्थ्याचा हाय शिक ती स्टोरी काय आहे एक गाव आहे
हम्म.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
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो. ऐइक अम्म फोन लावतो थांब तुला.
हा हा.